हॅलो हॅलो
असं का येतंय ते
ऐकूच ना झाले आता पण मला तुझा ऐकू यायला नाही पहिल्यांदा
हॅलो मला कि माझ
बाय मला पण हाय रेंज फुल फाईव जी आहे मी बाहेर बसलोय त्याच्यासाठी रेंज चा प्रॉब्लेम ये नाही बाहेरच बसलोय मी मगापासून बाहेरच आहे येतेय काय आता
हा या लाग पहिल्या
मला पण यायला नाही मग ते मग आता कट झाला बघ पाचशे पस्तीस सेकंद झालं
हा हा तरी झाल कि म तरी नाहीतर एक मिनिट झाल आपण कट तर
हम्म हम्म हम्
मागून लांबच आहे की म्हणायचं
होय आता आज तारीखे ती बावीस का तेवीस असेल
किती महिने झाले तू जाऊन
अवधू जाऊ ना झाला असेल सहा महिने
होय.
हम्म झालं की आता जुलै तेवढा बाळ झालं
कारण की कनी आता एक एक जण याय लागलेत न्हवं
एकेकांचं सहा महिन्याचं होतं ग ट्रेनिंग आता आमच्या गावातला तो दुसरा मुलगा झालेला कणी
हम्म
ते तर सहा महिन्याच होतं वाटतं मग तो पण येईल आता
हम्म.
ते कशाला मिळाले त्याच्यावर डीपेंड आहे वाटतं त्यांच ट्रेनिंग.
बहुतेक ग माझा पण फ्रेंड आता अठ्ठावीस तारखेला येणार आहे
हम्म. म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात झालं असेल तर याचं मेकॅनिकल च्या याच्यात झालंय नव्ह त्याच्यामुळे ह्याच ट्रेनिंग जास्त, पहिल्यांदा सांगितलेलं हम्
पोस्ट पण चांगली मिळते कि मग
होय.
आणि आमच्या इथं कसं विद्यालयाला अ हिला नववी आणि दहावी ला टेक्निकल होतं ना
हा
त्याच्यामुळे ते पण त्याला जरा फायदेशीर हाय पर तो मेकनिकल इंजिनरंग घेतललं न्हवं एक वर्ष त्यात केलंय त्याच्यामुळे त्याला सगळं ते सोपच जाणार आहे हम्म
बरं झालं की मग.
व्हय. त्यावेेळेस ती मला मुलगी म्हणाली ती माहीत आहे मला तु लय आवडत्यास मी म्हटल असला पण प्रकार असतोय होय काय तरर
अगं म्हणतात मला पण एकटीने म्हणलेली
खरं विचित्र वाटत नाहीे
हो ऐकायं कस तरीच वाटतंय.
हम्म सोडकुणी पण म्हटलं
असं म्हंटलेलं काय वाटत नाही की पर्सनॅलिटी चांगली हाय. ड्रेसिंग सेन्स चांगला आहे आवडत्यास असं म्हटलं कणीं काय वेगळंच वाटतंय.
ती तशी म्हटलेली मला आणि ती कनी त्या पाहुण्यांच्या गावची होती मुलगी कोण आहे म्हटल की मी हिला कधी बगाय पण नाहीये. हम्म.
आपलं लक्ष नसतेयं ऐक आपलं आपलं लक्ष नसत ते खरं लय जण बघत असतात आपल्याकडं
हम्म.
होय तुझं ड्रेस नमा छान असतात बा
मला म्हणत्या कुठनं घेतियास म्हणून कुठनं आंतियास असल टॉप म्हणत
खर जीन्स वर कणीं आहे तू कणी अ सौंदरय कशी चेंज झाला तस व्हायनीस.
म्हणजे
म्हणजे असं हेअरस्टाईल किंवा मे मेकअप तू काय आधीपासूनच करत नाही सोड.
हेअरस्टाईल म्हणजे आता असं पोनी कसं प्रोफेशनल दिसत ग
तर ते पुढं टक्कल पडली कि त्याच काय? तर ते पुढे टक्कल पडाली की नव्ह म त्याचं काय.
हेअरकट मारयला नाही सोड मी कुठला. सोड आता थोडं-थोडं व्हायचं चेंज.
हम्म.
एवढ्या-तेवढा साक्षातकार नको व्हायला. आणि म्हणणार आधी कशी होती. आता कशी झाली.
हम् आता काय म्हणतात. म्हायती हाय. मी सांगू. आम्ही परवाच विषय म्हणनलेला बग नम्रता कोल्हापूरला गेल्या खर हा. तशीच आहे म्हणून.
कोण म्हणालत.
मम्मी मी तेन म्हणालतो ग आणि. सौंदर्या सौंद्या किती चेंज झाल्या छान दिसाल्या आता.
हम्म. व्हायचा हळूहळू.
तुझ हळूहळू कधी होतय काय माहित.
सौंदा बघल तवा त्यातच-असत्या माहिताय आरश्या समोर हे कर ते कर खर मला तेवढं वे वेळ मिळत नाही बाई खरच.
हहह....
मला एक-एकदा असं वाटतंय की नाही. जाऊ दे सगळ तिकड काय करायला आलोय ते पहिला करूया बाकी. बाकीच बघाईल नंतर.
हम्म.
वेळ मिळाल्याव होतय सगळं. हम्म.
मम्मी डोस केल्या. चटणीकर म्हणाल्या.
सकाळी केलेलं माहितेय आम्ही. त्याच्यासाठी मम्मी मी लवकर उठलेलो बाई.
सकाळी अगं त्याच्यावर आम्ही एकदा त्या तव्यावर कणी. ऑमलेट भाजलेलं काय. आणि ते सकाळी उठचणात बाई मम्मी मला ओरडालती केवढं.
नाष्टयाला डोसा कर म्हंटलं मम्मीला. मग मला वाटलं ते. त्याच पीठानं बो हे पण आप्पे पण करत्यात.
हम्म. हम्म.
करत्यात तसं डाळीचं पीठ भिजत घातलं की ग आप्याला.
हम्म.
मग असू दे बरं ठीकहाय म्हंटलं जाऊ दे तिने भिजत घातलेलं.
हम्म.
मग ते पण केलं.
चांगलं आहे का.
हम्म.
आम्ही परवा ट्राय करून बघितलेला पिझ्झा.
पिझ्झा केलेला?
हम्म तर तसा नाही. म्हणजे जसा असतोय तसा नाही.
ह.
ब्रेड आणि ऑम्लेट असं केलेलं. चीज विकत आणलेल मी टॉपिंग्स. आपला कांदा. टोमॅटो. आणि शिमला मिरची घातलेली. आणि वरती चीज खिसलेलं. मस्तच लागालत. बाहेर मिळतय तसं लागत नाही ग.
हम्म. हम्म.
आम्ही खाल्ला बग गोव्यात.
हम्म.
ओरिजनल पिझ्झा खाल्ला. जसा इकडं मिळतोय तसा नव.
होय.
टीव्ही मध्ये दाखवतात माहिताय काय.
हा,
हम्म असं चीज असतय पण दिसत नाही एवढं जास्त आणि असं ते गोल-गोल अस टमॅटो टाईप ते अस होत नाही काय कसा मी पाठवतो तुला नंतर फोटो
मी शेवटचा कधी खाल्लेला माहित आहे आता पेपर आमचं सुरू होत त्यावेेळेस ऑर्डर केलेला
हम्म,
मी जास्तीत काय ऑर्डर करतोय माहतय मोमोज मला याव त्या चिकन कुर्कुर मोमोज मला चिकन कुरकुर्यात जास्त आवडते आता बघ तेच आणि कोल्हापुरात क मोमोजवाला म्हण लई फेमस आहे काय त्याच्यावरन मागवतोय ब मी मला आवडत त्याचं
किती-किती ला असते प्राईज काय
अ तिथं जाऊन खाली तर एकशे वीस-एकशे चाळीस असं आहे
हम्म,
आणि ह्याच्यावर जरा ऑफ होतय थोडंफार असं हम्म पण चांगलाय म्हणजे तिथं जाऊन जरी खायचं झालं तरी आम्ही तिथं जाऊन तेच खातातोय आणि ऑर्डरला पण तेच मला आवडतंय त्यांच्या इथलं ते
शिवांशी फोन कराला बघ फोन तिला फोन कर आणि सांग की एक पाच दहा मिनिटात फोन करतो म ऍडमिशन चालू झाल्यात ना आता मुलीसनी आठवून येते सगळ्यांची
हा-हा हम्म हो आहे सुुट्टी त कोणा फोन नसते बघ, एक कॉलेज सुरू व्हायच्या आधी चार दिवस आणि मग कॉलेज सुरू झाल्यावर कायमच असतोय कंटिन्यू
हम्म,
लय मला लय राग येतोय असं कराल की मग कि कामापुरत फोन करतत
डी-वाय पाटील मधली तरी सगळी म्हणजे सगळी तशी आहेतेत माहितय कोण असं प्युअरली फ्रेंडशिप करतच नाही, माहतय नुसती सगळी कामापुरती आहे
तसेच असतात.
सोड त्याच्यामुळे मैत्री चांगली मिळते हे बारावी पर्यंतच बघ
होय-होय होय, तेच ते आता मला जे क अकरावी बारावीमध्येध्ये की फ्रेंड्स भेटला त ते अजून आहेत ग डिग्री पासून डिग्री पर्यंत मग, मला काय एवढं माहित नाही बाहेरच्याचं
आता माझ पण आधीचं बघ म्हणजे हायस्कूल मधलं, मराठ शाळेतलं, हायस्कूल मधलं, कॉलेजमधलं आतापर्यंत पण सोबत आहेत, पण आता जी कॉलेजमध्येध्ये डी-वाय पाटील मिळाल्यात का नाही
हम्म,
काम झाल्या विषय संपला.
तसंच असते, तर मला एवढं काही माहत नाही कारण की माझ्या बाबतीत तरी काय अजून तसं व्हायल नाही,
हम्म पण मला आधीच्या मिळाल्या तर त्या लय चांगल्या आहेता
हम्म,
इतकंच काय दिवाय सोड पुढं गेल्यावर अपेक्षा सोडून द्यायच्या असते चांगली मैत्री मिळेल असते तशी.
होय.
सगळी त्यांच्या त्यांच्या कामासाठी येत्यात काम झालं संबंध पण संपलं आणि सगळंच झालं
असं अंतरनं बघती
होय आणि मुली मुलींच्यात म्हणजे लईच अस त्या माहित आहे मदतीला मुलं आणि चांगली अस त्यात मुलींच्यापेक्षा.
होय.
हम्म.
सोड ह्या सेमिस्टरला जरा मी वेगळी होऊन जायचं विचार
दरवर्षी कायतरी वेगळी वेगळी होऊन जातो.
नाही, मी आधी क नाही दर सोमवारी वेगळी हुन जायतो.
घराकडं आलो क नई म्हणजे शनिवार रविवार इथं राहिलं, सोमवारी माझा वेगळा नजारा दिसणार.
हम्म, सरड्यासारखं रंग बदलत हुतीस काय?
हम्म. सरड्यासारखं नाही, सरड्याला सरड्याबरोबर कॅम्पेयर करू नको बाई.
सरडा रंग बदुलतंय तू पर्सनॅलिटी बदलत होतीस.
हम्म, नाही पर्सनॅलिटी कधी चेंज करत नाही, सोड. मम्मी मला म्हणत्या, काय तोंडाच करून घेतली अशी?
डाग लई हायेत?
ते मी त्याला काय करत नाही. बरोबर हे झालं की, हुतंय सगळं कमी.
मी एक काम करतो, ती ट्यूब मी जे सांगितलेल माहितयं, तू दुसरच घेऊन आलतीस.
हम्म.
ती घेऊन येतो. मला त्या वहिनी सांगालत्या परवा
कमी येतयं काय शंभर टक्के?
येतंय की. मु कोण आलेय ग बाहेर?
ती मधुरा पण मला सांगत असत्या, शाने हे लाव, ते लाव. तिचं ऐकून मी घेतलं ते सिरम कणी मला काय फरक वाटाय नाही बई.
कोणतं?
म्हणजे सोड ते चांगलं हुतं डर्माच. नाया, सिनेमाइडचं हुतं.
हुम.
चांगलं होत. म्हणजे तसा थोडाफार फरक हूता मला. पण
मगं परत?
काय माहित बाई, एकदा लावलानी बंद केलं ते.
ऊ हूं.
अगं शाने ती येवडीशी बॉटल आणि अडीशे रुपयला माहिताय, ती अशी म्हंजे सकाळ संध्याकाळ लावायची होती. म्हणजे सकाळी आणि रात्री झोपताना ग.
हम्म, तुझं काय होतंय माहितय नमा, नमा तुझं काय होतयं माहितेय? अगं तुझ काय हूतयं माहितेय तू करत असशील गं सगळं पण क नाय तुझं जागरण काय थांबत नई. जेवण काय व्यवस्थित होत नाही, जे जेवण काय व्यवस्थित होत, नसणार तिकडं बाहे म्हणजे कोल्हापूरमध्ये. त्याच्यामुळे ते तुला उठते ग, एकेकांना सूट होत, नाही नव्ह ते.
घराकडं आल्यापासून माहिंतेय काय, प्रॉपर जेवतोय पण आणि झोपतोय पण. म्हणजे हा, पण ते एका महिन्यानं थोडीचं काय हुणार हाय.
नाहीच कि मग. खरं जेवढं होईल तेवढं करत जागं तू हम्म.
जरा वजन त्यान वाढवायचं म्हणायला लागलेलो गं.
हम्म.
पन्नासच्या वर तरी शने वजन पाहिजे कि, कुणाला तरी शने रक्त डोनेट करायच. म्हट तर रक्त पण बस
पन्नाश वर लागते पन्नासा वर लागते किती आहे तुझं.
स स सेचाळीस.
आ.
शेषळेस आहे होय
बाई दिदीच आमच्या वाढले व पन्नास झालेय.
मग ते पन्नासच्या वर तर वजन पाहिजे मागच्या वेळेस माहितय आग. च्या कॉलेजच्या ग्रुप वरती कोणीतरी मेसेज टाकलेला.
नमा लईच वजन कमी आहे तुझं.
आता वाढवायला बघाय लागल वाढण पण झालं आता बघतो जरा किती गत इथूनच.
माझ पन्नास आहे नव माझ. पन्ना परवा चेक केलेय मीन.
हम्म पन्नासश वर पाहिजे सोड मी पण म्हणायला लागलोय पाहिजे पन्नासश वर म्हणून. नाय. म्हणजे कॉलेजच्या ग्रुप वरती त्यांनी मेसेज केता आणि कुणाच रक्तगट ओ निगेटिव्ह असल तर इमिजटली ह नंबरवरती कॉल करा हे करा पप्पा सनी सांगित म्हणात पप्पा. हा दिसशील का नाहीस हे करशील का नाहीस मला तिथं गेल्यावर जा म्हणतील इथं ना.
होय पन्नासच्या वर लागतेय आमच्या पण कॉलेजमध्ये डोनेटिंगच दरवर्ष असते.
हम्म अग रक्तगट पण बसत नाही आणि वजन. पण बसत नाही.
त्या वेळेला माझं एकोणपस होत ग वजन मगच क्लासमध्ये येऊन सांगितलं. सळना मुली प् वर पाहिजे आणि मुलांच कातरी पंवन्न काय तर सांगितलं बाई आणि मग वजन चेक. केलेलं त्या वळेला एकोणपन्नास होतं, ग आणि आता मधी कनी माझं एक्कावन्न झालेलं आणि परत कमी आले ग. कॉलेज सुरू झाल्याून पन्नास वर किलो वजन कमी झाली माझ. आता जर मी हेच कनी सुट्टीला. जर नंदीकुळीत असतो तर दोन. किलो नाही तर एक किलो माझा हमकाास वाढला असत.
हम्म.
तिथे गेलं हो काय होतेय कोणामी बई रेग्युलर हात जेव खरं वजनच वाढतेया. हं अ ममीच दोन किलो वजन वाढलं पंधरा. काय वीस दिवस गेलती बग.
काय माहित बाई माझं पण तसंच होतं या पण.
अगळ फोनच कटवानी हां.
बघू हम्म एक एक एक एक एक चालतोय लांबपर्यंत काय माहिती.
हा अगं मग कट करायचं बारा मिनटं झाली की कट करायचं.
बरं थांब बंद करतो आणि नवीन करतो म
हां कर लगेच कर मी वाट बघाय लागलोय बाई.
हां.